हॅलो
हाता येतोय आवाज
हा हा येतय माजा येतय तुम्हाला. हम्म हम्म बोला ना काय चालय?
काही नाही आता आज एकादशी वगैरे झालं फराळ ते करून फराळाचं हम्म हम्म.
कुठ फिरायला गेल्या होत्या का?
अ अश तर नाही अजून फिरायला वगैरे
हम्म हम्म.
हम्म. तर आज आपण अ तीर्थ त्या क्षेत्राबद्दल बोलूयात.
हम्म हम्म.
हा. तर तुम्हाली तुळजापूरचं इकडचं तीर्थक्षेत्र माहिती असेल ना? हा. कारण कस तु तुळजापूरची कुलस्वामिनी सगळ्यांचं कुलदैवतच आहे ना. हा. तर त्याच्याबद्दल सांगते मी आमच्या शेजऱ्याजवळ आहे थोडी जास्ती माहिती. हा हम्म. इथ धाराशिव जिल्ह्यात च आहे ना ते बालाघटच्या डोंगर रांगेत वसलेलं आहे. आणि अम तुळजापूर हे कसं अत्यंत प्रसिद्ध अ तीर्थक्षेत्र आहे.
हा.
अ आणि तुळजापूरची जी देवी आहे ती म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणूनच ओळखली जाते.
हा.
हम्म. साडेतीन शक्तपीठापैकी एक आद्यपीठ मानलं जातं. तुळजापूरचं तीर्थक्षेत्र. हम्म. हा आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैव होती ना. ते तुम्ही तर स्टोरी ऐकलेली असेल ना त्यांची शिवाजी महाराज देवीच्या चरणी नतमस्त क झाले होते आणि त्यांना देवीन जे तलवार दिली होती. हा. त्याच्यावर त्यांनी म्हणजे सगळं स्वराज्य चालवलं.
हम्म हम्म.
हम्म. तर देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. तुळजापूरची काळ पा सून बनवलेले आहे. तुम्ही आला असा
ते मंदिर म आले ते खूप म्हणजे लहान वगैरे असताना असं आले होते. नंतर ये काही आमच्यापासन तर खूपच लांब आहे त्यामुळ असं कधीतरी लग्ना नंतर ते जागरण, गोंधळ साठी किंवा देवदेव करायसाठी जातात.
कुलदेवता असल्यामुळं खूप लांबून लांबून येतात ना.
तेच की आणि खूप वेळ ण म्हणजे गर्दी असते तिथे पण ना म्हणजे दर्शनाला.
हो. गर्दी तर खूप अस ते. जास्तीत जास्त शुक्रवारी, मंगळवारी. हम्म जास्त गर्दी असते तिथं. ह आणि आजकाल कसं आता रविवारी वगैरे दर्शनाला जातात ना त्याच्यामुळे रविवारी पण जास्त गर्दी असते पौर्णिमेला पौर्णिमेला पण खूप गर्दी असते तिथं हा आम्ही इथ जवळ असल्यामुळं हम्म सारखं जातोय इथ जवळ
तुम्हाला सोप्प पडत असेल जायला यायला
हा आमच्या इथून फक्त दोन तास लागतात जाय
हा बरं आणि तिकडनं गाड्या वगैरे असतील बघ
हा आमच्या इथून हा आमचा तालुका प्लेस येत नाही म् मग गाड्या पण भरपूर आहेत हा भरपूर आहेत गाड्या
ह आमच्या इकडनं भरपूर लांब असल्यामु हम्म हम्
हा तुम्हाला भरपूर लांब असल्यामुळं थोडस म्हणजे कसं अस असं निघता निचता ना पौर्णिमा वगैरे समजा कार्याच वगैरे असं हा तर देवीची मूर्ती कशी आहे इथ म चासूरमर दििनी आहे अष्टभुजा ती अष्टभुजा आहेत तिला ह आणि सिं अनावर उभी आहे तुम्ही अजून कधी आलात तर थोडं निरीक्षण करून बघा असं हम्म कसे आहे ते अजून
नाही आतमध्येध्ये इतकी गर्दी असती ते दोन म्हण स आलं तर नशीब थांबता आलं तर एवढं गर्मी असते हम्म् आणि पण सोय चांगली तिथ म्हणज च ठे
हा रांगेत वगैरे दर्शन आहे असं धक्काबुक्की वगैरे नाही ह रांगेत दर्शन आहे आणि आता तर कसं सवर्ती पण बां आहे थोडस वरती जायचं आणि तिथून मग रांगा लावाय अच् अा हा म्हणजे जास्त हा सावली पण होती हा ते ते महत्वाचं आहे आणि म्हणजे कसंक् त्यांना पण त्रास होऊन ना अस उनाथ अनात वगैरे
हा हा
हम् खूप छान केलेला आहे आता हा मोठा सभामंडप ते खूप मोठा आहे असा ह आणि हे कसं चल स्वरूप आहे ही मूर् म वर्षभरातून का ती मूर्ती सिंहासनावर तीन वेळा हलवली जात अ ते घट वगैरे बसतात तेव्हा म्हणजे नवरात ा ते गाभऱ्या बाहे असतो ना मग तिथं ते पलंगावर ठेवलेली असते तिथं
हा हा
ते निद्रा वगैरे असते ना त्यांना नवरात्रामध्ये दर्शन पण बंदच असतं ना
हम् बरोबर ते दोन नवरात्र काहीतरी असतात ना एक आपलं नव म्हणजे नऊ दिवस घट बसतात ती आणि एक चैत्र नवरात्र ग
चैत्र नवरात्र असत हो हो चैत्र आणि आश्विनमध्ये हा ह पौर्णिमेला तिथं खूप मोठी यात्रा भरते तेव्हा चैत्र पौर्णिमेला आणि
हम्म
अश्विन पौर्णिमेला म्हणजे त्याला शरद पौर्णिमा पौर्णिमा पण म्हणतात ना
हा हा
ह्या वेळेला ह्या नवरात नवरात्र उत्सव असतो तेव्हा म्हणजे देशभरातून येतात ना लोक खूप त्यामु गर्दी असते तिथ ह मोठे असल्यामुं देवीच्या दर्शनासाठी खूप मोठी गरज ते असते ते का हो ना आणि मंदिराच्या परिसरामध्ये तिथं तीर्थ आहे दोन त तुम्ही आल्यानंतर गोमु तीर्थ वगरे बघित असेल ना
हो हो बघितलं ते आता काय झालं खूप वर्ष हा मग ते आ खूप वर्ष झाले ना त्याच्या मग आठवत पण नाही व्यवस्थित अस तेवढं फक्त आठवते की अ ते गाभर येत मध्ये एकदम दगडी बांधकाम काळ्या दगडांचं बांधकाम मात म पूर्ण मोठे मोठे खांब असे
पुरातन आहे ना ते बांधकाम हम्मम् तर जाताना ना ते गोमुख तीर्थ म्हणून आहे अस म्हणजे गाईीचं म्हणजे समोरचं जे आहे ना तोंड असत समोरचं तर त्याच्यामधून असं तीर्थ पडत म्हणजे पाणी पडतं तर ते खूप स्वच्छ असत पाणी आहे पाणी आणि किती पण दुष्काळ जरी पडला तरी त्या गोमुख तर्थामधलं पाणी कधीच संपत नाही अ जाताना उजव्या साईडला गोमुख तिर्थ आहे आणि डाव्या साईडला कल्लोळ तीर्थ आहे म्हणजे कल्लोळ तीर्थ म्हणजे तिथं आता बाहेर ये तथ अस पाय वगरे ध जात सधच्या ह्याच्यामध्ये पहिलं कस आंघोळी ते करायचे तिथं तीर्थाच्या ठिकाणी निनंतर दर्शनाला जायचे मग लोक पण आता जरा थोडस खोल पण पाणी होतं आम्ही मध्ये गेला होता तेव्हा पण एवढं काही उतरत वगैरे नाहीत कसं आता लांब असं पायऱ्या पायऱ्या पायऱ्या आहेत खूप साऱ्या उतरायला तिथं पहिलं वरती असायचं दोन तीन पायऱ्या वगैरे दिसायच्या आता लांब जरा खोल ग
हॅलो हा आज